हॅलो! !
हा बोला की,
ताई तुम्हाला माझा आवाज येतोय?
हॅलो हा हा याला
हॅलो तुम्हाला माझा आवाज येतोय दिदी?
हा हा ये यायला लागलाय येतो की जेवण हा झालं बघा तुमचं?
हो मस्त झालं त्याला आहे तुम्हाला देखील आज सुट्टी असते ना थोडं परंपराबद्दल म्हणजे आपल्या तर त्याबद्दल थोडं डिस्कशन करूया किंवा चर्चा करूया म्हण म्हणून कॉल केला
हा हा हा बरं झालं बरं झालं
तरी बीतुम्ही बघत हा कि तुम्ही बघतच आहे की आज जग खूप जवळ आलं आहे आणि विविध देश त्याच्या संस्कृतीचा प्रभाव एकमेकांवर पडतो. आता म्हणजे विविध देशाच्या असू दे किंवा एक कुटुंबाच्या असू दे वेगवेगळ्या संस्कृती असू दे आता तुमच्याफॅमिलीमध्ये वेगवेगळ्या संस्कृती असतात म्हणजे तुमच्या इकडचे सण वेग गळे साजरे केले जातात किंवा तुमच्या इकडे काळा ड्रेस किंवा काळा म्हणजे का काळी साडी वगैरे परिधान केली असेल आमच्या इथे काळ चालत नाही मग ते संस्कृती असते किंवा परंपरा असते तुमच्या पूर्वजांनी दिलेला वारसा असतो. तुम्हाला तस ते विविध देशाच्या किंवा कुटुंबाच्या संस्कृती अ त्या संस्कृतीचा प्रभाव एकमेकावर आपल्याला पड पडत असतो आणि अशा परिस्थितीत आपल्या स्वतःची संस्कृती आणि परंपरा जपणे अधिक आवश्यक, आहे म्हणजे तुम्ही तुम ची संस्कृती जपताय आम्ही आमची संस्कृती ज जपतोय हे अगदी योग्यच आहे. आणि ती जपलीच पाहिजे, आणि ते जपणे आवश्य देखील आहे. असं माझ मत आहे तर तुम्हाला माहितीच आहे की मानव हा समाजप्रिय प्राणी आहे आणि तो समाजात राहून त्या म्हणजे त्या अनेक चालीरीती रूढी किंवा परंपरा असू दे संस्कार. देत विचार आणि जीवन पद्धती निर्माण केल्या म्हणजे विविध विचार संस्कार त्यांनी निर्माण केले तसेच जीवन पद्धती निर्माण केल्या. या सर्व गोष्टी आहेत ना त्या पिढ्या न पिढ्या म्हणजे तू आपल्या आज आजी आजोबा आपल्या आई वडिलांच्या आजी आजोबांपासून आपल्या आजी आजोबांकडे मग आपल्या वड वडिलांच्याकडे मग आपल्याकडे म आपल्या पुढील पिढ्यां कशी पिढ्या पिढ्या पुढे जात राहिल्या आणि त्यातूनच चा अ म्हणजे जन्म झाला. असं मला वाटतय आता हा परंपरा म्हणजे केवळ जुने विचार किंवा रिवाज किंवा संस्कार आणि प्रथा नाही की आपल्या समाजाची किंवा संस्कृतीची किंवा इतिहासाची जीवन मुल्याची जपणूक करणारी एक महत्त्वाची व्यवस्था आहे म्हणजे आपल्या पूर्वी र् पूर्वजनांचे विचार करण्याची कीवा समाजाची संस्कृतीची एक महत्त्वाची व्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. जस मी तुम्हाला बोललो की तुमच्या कुटुंबाचे असते प्रत्येक समाजाचे असू दे देशचे असू दे परंपरा ह स्वतःची असतेच आणि ती वेग गळी कुठेतरी समान असते आपल्या संस्कृतीत पऱम पेलाई वी विशेष महत्व दिले आहे आपण बघतो की भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेला म्हणजे असं बोलतात की परंपरेनुसार चाला किंवा संस्कारानुसार चाला आपल्यावर ार केले आहेत असे आपण शब्द वापरतो तर त्यामुळे त्यात विशेष महत्त्व दिले आहे असं म्हण ताईला तर भार ते परंपरा जग जगभर प्रसिद्ध आहेत आता विविध परंपरा जगभर अ जगभर त्या प्रसिद्ध आहे जसे कि आपण साडी परिधान करतो घाघरा चोली परिधान करतो आणि हे वे केल्यानंतर आता तुम्ही बघताय की आमेरकीतील वगैरे लोक वुंदावून वगैरे ात किंवा आपल्या कोल्हापूरमध्ये येतात आणि त्यावेळी त्या साड्या असूदेत किंवा तो पोशाख असू देेत किंवा आपल्या कोल्हापूरातील नऊवारी साडी असू दे तर तोलुक करण्यासाठी बघता तर ही आपली परंपरा आहे म्हणजे वेशभूषा आहे तर तो परिधान कोनता आणि आपल्या लोकात विविध धर्म असूदेत किंवा जाती असूदेत किंवा भाषा बोलल्या जातात आणि ते सर्वांना एकत्र जोडून ठेवण्याचे काम देखील करते तात आणि म आता बोलाय झालंय तर अ म्हणजे अ समाजाच्या आयक्याची म्हणजे परंपरा ही ना समाजाच्या एकतेचे प्रत्य क आहे अस म्हणता येईल आणि त्याची परंपरा आहेणार मा माझ्या मुळाशी जोडून ठेवते जव्हा जीवनाला दिशा देखील दाखवते आणि परंपरा जपली तर संस्कृती जपली जाईल आणि संवस ती जपली तर समाजाची असते टिकून राहील असं मला वाटते कारण त्यामुळे परंपरेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे म्हणजे प्रत्येकाला परंपरेचे महत्त्व असणे खूप मह त्वाचा आहे आता जस तुम्हाला सांगी आपल्या पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा
आ
पिढ्यांना समजणे खूप महत्त्वाच आहे मी सांगितलं तुमच्या मध्ये किंवा संस्कृतीमध्ये साहावा ड्रेस किंवा काही साडी वेअर केली जाते किंवा घातली जाते
अ कुठं आमच्या ह्याच्यात घालतत की स हला संक्रलास की
हा तर हा संक्रांतीला देखील अलावड आहे तर तु तुम्ही ही म्हणजे ही जी ही जी पद्धत आहे तुम्ही जी साडी वगैरे नेसता ही पुढील पिड्यांना पोहचणे तुमचं कर तव्य आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना किंवा मुलगीला किंवा मुलाला तुम्ही मोठं झाल्यानंतर सांगशीला कीवा आतापासूनच आप ते बोर वगरे पद्त तालेली आहेत कारट पण म्हणजे असं सेलिब्रेट वगैरे करतो फोटोज असू दे व्हडिओज असू दे काढतो बरोबर ना तर तुम्ही ते पुढील पुळीकडे देखील परिधान करता आता एखादी नव्हीनपद्धत देखील असं ते आता सण असू द्या आपणं सण कसा साजरा करतो दिवाळी सण पांच दिवस असतों तर तुम्हीं तुमच्या पुढील पिढला देखील सांगशान की पहिल्या दिवशी असा पद्धतीनें म्हणजे नवीनकपडे घातले जाते दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी तिसऱ्या तिसऱ्या दिवशी दिवाळी चौथ्या दिवशी भाऊबीज आणि पांचव्या दिवशी म्हणजे असं प्रत्येक सण तुम्हीं व्यस्थित तुमच्या पिढला समजाउन सांगणारा आणि सेम तुमच्या मागच्या पिढीने देखील तुम्हांला हे समजावून सांगितलं होतं किंवा थोडक्यांत घेऊया आपणं आपणं जर सोपा करत आपण स्वयंपाक देखील आपल्या मुलीला शिकवताना आपणं प्रत्येक स्टेप आपणं तिला शिक शिकवतो म्हणजे थोडक्यात आपणं तिला एक परंपरा म्हणजे आपलीं जे आपल्याला जे शिकवलेलं असतं ते आपल्या पुढील पिढीला आपणं प्रदान करतों किंवा देतो बरोबर ना मंग ही आपलीं जबाबदारी आहे. किंवा डिसिप्लिन म्हणजे आपलीं जबाबदारी आहे असंच म्हणता येईल म्हणून आपणं सर्वांनी आपल्या परंपरेचा आदर केला पाहिजे. त्यांचे जतन केलें पाहिजे आणि त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. पाहिजे जसं की मी तुम्हांला सांगितलें की आमच्यामध्ये काळा ड्रेस परिधान करणे नाही चालतं नाहीं तर ही माझी संस्कृती आहे आणि मी त्यांचा अभिमान किंवा ती जपतो किंवा त्याचं जतन केलंच पाहिजे किंवा मी असं बोलू शकत नाहीं की काळ बदलला आहे आणि काळानुसार संस्कार बदलाने इपाॅटेट आहे हे जितके बरोबर असतील तरी तो आपणं च्या पूर्वजांनी दिलेला किंवा पूर्वजांनी सांगितलेला वारसा आहे. आणि त्यांतून त्यांनीं काहीतरी विशिष्ट ज्ञान असेल किंवा त्यांच्या अनुभव असेल त्यामुळें त्याणी आम्हांला ते सांगित म्हटलं असेल असं मला वाटतं. बरोबर आता तुम्हांला मी जसं गावा नुसार बदल करायचे अश्यक असले तरी त्यां चांगल्या परंपरा आहेत त्या आता प्रत त्यांचे कर्तव्य आहे आणि परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल राखला तरचं समाज अधिक प्रिय आणि प्रगत बनेल असं मला वाटतें. आणि योग असू दे. आयुर्वेद आसुदे नमस्कार पद्धत आणि भारतीय सण आज जगभर प्रसिद्ध आहे. अनेक परंपरा सांगतो आपणं बघतो की एखाद्या नवीन माणूस आप म्हणजे आपल्या पाहुना म्हणून कोणीतरी आला तर आपणं त्याला चहावा पाणी पहिला पाणी देेतो. मंग चहा देतो किंवा नाश्ता असतो म्हणजे सकाळच्या टामिंगला आपणं नाश्ता देतो किंवा संध्याकाळी कांहीं किंवा दुपारच्या
मंग कीवा तू
नंतर आपण त्यालू जेवणं वगेरे देतो तर अश्या पद्धतीने आपण अशा पद्धतीनें आपणं त्यांच्या म्हणतां की अतिथी देवभव परंपरा आहे आणि आजच्या काळातील ते चालूं आहे म्हणजे एखादा पाहुना आपल्या घरी आला आणि ते झाल्यानंतर जो जेंव्हा तो जातो. तेंव्हा आपणं त्यांच्या पाया पडतो किंवा त्याला नमस्कार करतों. बरोबर ना तर ही परम बरोबर आहे परंपरेनुसार म्हणजे अनेक पिढ्या चालतं आल्या आहे अनेक पिढ्यांपासून तो घरी येतो पाहुणा मंग आपणं त्याची पाया पडतो किंवा त्यांचा आशीर्वाद घेतों आणि त्यांचा योग्य त्याला संदेश देतो आणि मंग त्याला नमस्कार करतो हीदेखील एक आपली परंपरा आहे. त्या परंपरेनुसार वागणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणता येईल कि आपण बतोऊ की काही वाईट परंपरा देखील होत्या आणि त्यात सपूंष्टांत आल्या आहेत जसं की बालविवाह अगोदरच्या काळांत अठरा वर्षांच्या अगोदर विवाह करून दिला जायचा होता आणि आ तो त्याच्यावर बंदी आलेली आहे त्याचप्रमाणे हुंडाबंदी हुंदाबळी तुम्हाला माहिती जाय की लग्नात असं होतं की अगोदर संसारासट वगैरे देऊन डी वगैरे देऊन किंवा पैसे देखील मागितले जायचे किंवा एखाद वाहन असू दे म्हणजे एक्स्ट्रा मागितला जात होतं नाही नाही तो देखील नियम किंवा तो देखील हक्क असू दे किंवा हुंडा बळीला जे लोक जात होते किंवा हुंडात देत होते किंवा घेत होते त्यांच्यावर दे म्हणजे अनेक प्रकारे के ून किंवा शासनाने त्याच्यावर योग्य विचार करून योग्य तो घेतला आणि ती तो कायदा बंद केला म्हणजे ती एक परंपराच होती थोडक्यात म्हणजे पिढ्यानपिढ्या अगोदर पासून चालत होती ती हुंडाबोळाची ज्या चांगल्या परंपरा आहेत त्या आचरणात आणाव्यात ज्या वाईट आहेत त्या आणू नयेत असं मला तर वाटतंय कारण मी बोललो की काळानुसार बदलणं गरजेचं असतं आता जर आपण पहिल्यापसारख हा त्या परंपरा आपण जपल्या असत्या जस की हुंडाबळी आता लोक बघतच आहे की महा म्हणजे कितीतरी महाग म्हणजे आता जग पूर्ण महागड झालं आहे महान वस्तू वगैरे सगळं पूर्ण महाग झालं आहे आणि ते आजच्या जगात हुंडा देणं हे खूपच म्हणजे वाय टा च काम आहे किंवा एखादी गरीब परिस्थिती असेल तर त्या बापाला हुंडा देणे किंवा घेण खूप आश्चर्यजनक वाटत आणि त्या पद्धतीने मुलींची लग्न होणं मुलांचे लग्न होणं अशा विशिष्ट सुविधा म्हणजे किंवा समस्या निर्माण होतात असं म्हणत
का
मग त्यामुळे या परंपरेचा विचार करणं म्हणजे चांगल्या परंपरा आचरनातं आणनं आणि वा वाईट परंपरा सोडण हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही देखील तुमच्या परंपरेचा आदर करा त्याचा अभिमान बाळगा की आपल्या ह पूर्वजांनी आपल्याला देणगी दिली आहे आणि त्याच्यावर मी विशिष्ट विचार करेन किंवा ती परंपरा आचरणात आणणे अशी शपथ वगैरे घेन त्या परंपरेचा आदर करा आणि दुसऱ्यांनाही आदर करण्यास भाग पडा आणि छान पद्धतीने तने माझ्यासोबत डिस्कशन केला आधळ परंपरा किंवा चाली रुटी याबद्दल बोला त्याबद्दल धन्यवाद ओके चालेल बाय हा
थंडक झालाण